हॅलो. हा, बरी ये.
हॅलो. हे मी काय घलती तू काय करती
ह
अ जेवण केलं.
हा केल.
हो का
हम्म
हो का, चागली का तू?
हा तु
हॅलो! मी पण,
हॅलो! हा का, मी पण
डिझल्ट लागेच
हा..
किती पडले मार्क? पास झाली ना,
हा हा पास झाली.
हा का काय बरी न
हा का.
काय काम चालू आहे आता शेतामध्ये.
आठा म का झाली की.
हां का
गऊ पेराचे.
गहू पेरायचे. बावचंलेलं गहू कसा काय येईल ना आता आता वावराची नागे टिकवून टाकता येईन ना.
हा हा
हम्म काय करत होती बेटा?
काही नाही.
तू येऊ नाही राहली काही इकडं? तू येत नाही आहेे का इकडं?
हा हाता यायचच ये.
सुट्टीत देणार आहे का? बरं बरं. हम्म हम्म, काय म्हणले सर मग? शाळेत गेल्यावर, सर काय म्हणले शाळेत गेल्यावर?
कायचं नाय.
काहीच नाही म्हणले का?
हा.
म्हणतच तुझी मम्मी का बरं नाही आली?
हा म्हणतं होते.
म्हणतं होती ना.
हा हम्म
देऊ का बायजा कडं?
हा दे बरं.
हा धर बोलं. हॅलो!
हॅलो.
काय करती तू?
काय नाही तू काय करती व?
मी बसेल आहे, जेवण केलं का?
हा केलं.
हा काय?
हा.
कशी आहेे तू?
मी पण चांगली, तू केलं का जेवण? हॅलो.
कई.
केलं जेवण? वण. हा का.
चाललीन पुढं बोल ना.
काय केलं?
हॅलो.
हॅलो आंब्याची चटणी चटणी.
काय केलंत?
आंब्याची चटणी.
हा, मी नाही का बड्याची भाजी खाल्ली.
हो का.
हॅलो.
तू हॅलो.
मी तर बटाट्याची भाजी खाल्ली.
हाव का?
हां.
अ... तुझा रिझल्ट कसा आला?
पास झाले.
हा का, आता माझा पण रिझल्ट येणार आहे ना.
हा का, चांगलेत सगळे.
हो, आता पाहिलेत. नाही ना, हॅलो.
चांगलेत सगळे.
आत्ता पाहिलं नाही ना.
हाव का?
अजून पाहिलं नाही ना.
हां, पितलेत तुमचे आंबे?
लग्नाला जाणारे क, ते विचार ती थोबाड लावुन बतली. लग्नाला जाणारे का तुम्ही?
अ... कुठं?
हिसवळ बो हिसवनला.
हा, जाणारे.
क
हंम्मं्
तू येणार आहे. का? लग्नाला?.
हॅलो व.
तु तू लग्नाला येणार आहे.
हांअ येणार आहे.
बरं -बरं चालेल अऔ कोणते कपडे घेणार तुम्हीं घालायला.
मीं नाही कां शरारा घेईन आणि घागरा.
शरार, घागरा. घेशील का? पण तिकडे लई उन बाई एवढ्या उन्हा मध परत. तू आजारी- बिजारी पडशील.
नाही नां नाहीत.
नाही पाडणार का?.
नाहीत.
बरं -बर चालेलं मगे आपण जाऊ मग सहा तारखेला येऊजो मग सहा, तारखेला आली का? म्हणजे मग सात, तारखेचं लग्न करू आणि वापस येऊन जाऊ
हांअं.
हांअ चालेल नाणी ते कसे आहे. नाणी ते कशी कायं चांगलीय का?
हांअं.
हांअ कां? नाना गेले का?.
हां नांं नाना गेले नां.
नाना गेले कां?. बरं -बरं लई ऊनात नको फिरतं जाऊ बरं का? लई ऊूनात नको फिरत जाऊ.
अशीस हांअ.
आं अ
हॅलो तब्बेत तेन कसे आहे चांगलंय का.
सगळे चांगले तूं कशी आहे तूं बरी आहे नां.
बरं -बर चालेल आणि ते हे मी कामत होते. ते कपडे चांगले धुन -धावून ठेवऊ लग्नांला न्यायला.
हां- हां.
तुला चप्पल आहेयं काय्, चप्पल आणावं लागल.
आणायचीअ तीकूनचं आण. -
ईकडून चं आणू का.?
हांअ.
बरं-बरं चालेल पणं उन्हामध्ये नको जाऊ बरं खालीई.
नाहीई- नाहीई.
हां ऊन लय पडून राहल्. धुैंगईन ताप, उलट्या, संडास.
हा
हा त्याच्यामुळेच म्हणलं तुला फोन करून सांगाव उन्हात नको हिंडू. पाच तारखेला जाऊ मग आपण लग्नाला.
हां
आता सुट्ट्या लागल्या असेल ना. काय आलं रुद्रा कुठं आहे.
हा
रुद्र कुठं हाय.
तो मावशीकडे गेलेला हाय ‌.
हा का.
हा तुमच्या शेतीत आता काय.. तुमच्या शेतीत हा
हा का आ.
तुमचे काय हाय
आता आमच्या वावरामध्ये मक्का काढायचं काम चालू आहे बाई.
हा का
मका काढू राहिलो कणसं तोडू राहिलो काही जमा करू राहिलो.
हम्म आता आता येईन मी दोन चार दिवसात.
दोनज दिवसां येशील का हाय गाड्या बाई लय मदत होईल तुही कामाला आम्हाला.
हा
हा कसं आहे मग तू आली म्हणजे मग. ताण राहणार नाही ना तू करू लागशील ना एवढं तेवढं काम.
हमं
आ
हा ना
हा काय म्हणती अजून.
काय नाही तू एकडे कधी येणार हाय.
तिकडे मी आता आता रक्षा बंधनला येईन मी तिकडं आता तिकडं काही काम नाही म वालं.
हा
आ टमाटे लावायचे वरच्या वावरामधी. खालच्या वावरामदी मक्का लावायची डबल नी.
हा का.
हम्म.
हा.
मंग काही जमणार नाही आता यायला.
हा.
हा तू बरी आहे ना?
हा.
बरं बरं चाललं.
हा.
हम्म आणि ते हे मावशी आणि ते
मावशी आणि ते आता झोपलेले आहे.
झोपेले का?
हा.
मावशीनं ती बरी ये ना?
हा.
हा का.
हा.
बरं बरं चालेल बाई तुमच्या घराचं काम कुठपर्यंत आलं?
आता पुरं संपल आता आम्ही नायका भांडी लावतोय.
भांडी लावतेय का तुम्ही आता?
हा.
बर बर आणि ते हे रंग बिंग देऊन झालं का सगळं?
हा.
रंग बी द्यायचा झाला?
हा.
हा का बरं बरं चालेल थांबव का हा ठीक ये. काय करती? बरी ये ना तू आ
हा.
हा मी तेच म्हणलं सगळ्या बुट्ट्या बाई काय करू राहीली? बाई दिशा काय करती, काय नाय पाहाव म्हणलं.
हम्म.
हम्म केसांवर भांड्यावाला आला बायर आ
काय नाई मी नाई का बसलेले होते.
बसलेली होती का? बरं बरं. फोन पाहती का? फोन नको पाहु लई डोळ्याला चष्मा लागलं.
हा हा.
बरं बरं चाललं.
हा हा. हॅलो. हां हां ठेव.